हॅलो
हा बोला क
आवाज येतोय
हा येत ते
हा काय चाललंय
काय नाही बघा नि तुमचं
आमचं पण निवानत आहे आता संध्याकाळच्या तयारीला लागायचं सुरवात करायची तुमचवरलं
हम्म नाही अजून आता हितन तयारी सुरू
चहा पाणि ते झालं हो आमचं पण झालं ना मेनू काय करणार आहे संध्याकाळी तुम्ही
मेनू अजून असं काही ठरलं नाही
हां
थोड्या वेळाानं
लवकर जेवत नाहीत का तुमच्या घरी
हा नाही जेवत नाहीत जेवायला नऊ साडेनऊ कधी दहा वाजते
एवढा वेळ करता तुम्ही
होय वेळ होते
पण संध्याकाळचं जेवण एवढा लेट करायं नसतं ना आठ वाजेपर्यंत जेवण करायचं असतं
होय लवकर करायचं असत घरी नसतात ना काकी कामावरून येऊन
हो का
हा
ह बाबू काय करतोय तुमचा
बाबू लागलाय खेळाला त्याचा एक मित्र झाला इथं
हा हा हा
गोल्या घरलाचेन झालाय तो पण
अरे वा छान चांगलंय खेळते की मग
खेळाय लागलाय ह
तू दमवतो का जेवणसाठी
हा जेवण्यासाठी जमवतेय
त्याच्या हातनं खात नाही का अजून
खातोय कसं आवडीच असेल तर खातोय
काय आवडतं त्याला
कधी तर असं जास्त भूक लागली की आमटीचा पात्यान खातो तेच त
हम् हम्
मसाले भात उपीट पोहे खातो हातनं हो हे आवडत हा असं मीडियम मध्ये जास्त तखट पण नाही
हा हा हा
गोड काय खात नाहीय
हा
कधी आवडीच असल जास्त भूक लागली तर हातनं खातो नाहीतर नाही अजून ते पाती खायला असं हे करत नाही जास्त नको म्हणतेो चपाती बघितली की नको हम्म
हम
तुम्हाला कोणती डिश आवडते
मला व अ स्वीटमध्ये म्हटलं तर गुलाबजामन आणि बुंदीचे लाडू हे तर पैसे दळून आण हम् आणि असं नाश्त्यामध्ये हॉटेलस म्हटलं तर कुर्मापुरी आणि डोसा
हो का तुम्ही बनवता का घरी
हा डोसा तन बनवतोय मग पुरी भाजी बनवली कुर्मापुरी कधी असं बनवलं नाही कुरम्याची अजून रेसिपी देण असं काही माहित नाही ना
हा हा
तुम्ही बनवता का
हो कुरमापुरी बनवतो ना आम्ही हॉटेल टेस्ट होती
हा हा रेसिपी सांगता का तचीी
हो सांगते ना नक्की बनवून पहा तुम्ही आवडली तर मला नक्की सांगा ह का
हा
आम्ही सुरुवातीला काय करतो जर वाले वटाणी असतील तर आधी भिजू घालतो सकाळी भिजत पाण्यामध्ये घालायचे
हां
आणि संध्याकाळी मग बटाटा शिजवून घ्यायचा बटाट्या सोबत ते वटाणे पण शिजवून घ्यायचे
हा
त्यानंतर आपण टोमॅटो कांदा मस्त पिके परतून घ्यायचा लालपर्यंत बाजायचा च
हां
आणि ते कांदा टोमॅटो आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि ओलं खबर असतं की नाही आपलं
हा
ते ओल खोबरं लसूण आणि दालचिनीचा एक तुकडा
हा.
तो मिक्सरला बारीक करायचा
हा
आणि परती टोमॅटोची आपण ग्रेव बनवलेलीच असते
हा
त्या स्या इन्ग्रेडियंट्स एकत्रित करायचं आणि तेलात जिरं मोहरी थोडा लसणाचा तडका द्यायचा जिरा मोरी इकडे पत्ता हिंग थोडी टाकायची त्याच्यामध्ये
हा
आणि अ तमालपत्र थोडं दोन लवंग दोन मिरी टाकायचा आणि हे पूर्ण टोमॅटो आपण हे बनवलेलं असत की नाही ग्रेव टोमॅटो कांदा पहिला खोप टोमॅटो कांदा हे सगळं घालून घ्यायचं आणि ते पूर्ण त्याला तेल सुटूपर्यंत ते भाजून घ्यायचं बारीक गॅसवर मंदाचे व
हां
नंतर मग त्याच्यामध्ये ते खोबरं दालचिनी आपण बारीक केलेली असती की नाही ते टाक. आणि पूर्ण त्याला पण तेल सुटोपर्यंत परतून घ्यायचं त्याला तेल सुटल्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे कोरमा मसाला जर मिळाला तर तुम्हाला कोरमा मसाला टाकू शकता किंवा थोडा गरम मसाला टाकायचा
हा
क पुढ थोडे टाकायचे
हां
परत त्याच्यामध्ये अ आपण बटाटे जे शिजवलेले असतात की नाही ते एकदम मॅश करायचे आणि ते मॅश करून टाकायचे त्याच्यामध्ये जास्त असं पातळ करायच नाही सरबरीित रबरबतच करायचं
हा
णे करून ते आपल्याला खायला टेस्टी लागल आणि पुरी सोबत आपल्याला खाता येईल आणि मटकी जर हवी असेल तुम्हाला त्याच्यामध्ये तर तुम्ही ती मटकी देखील शिजवून त्याच्यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने आम्ही करुबा बनवतो.
हा हा.
तुम्ही करून पहा तुम्हाला आवडली तर नक्की मला सांगा.
हो हो करून बघतो की
तुम्ही काय कशा पद्धतीने करता डोसे वगैरे
हम्म अ डोसे करताना चार वाटी तांदूळ त्याला एक वाटी उडीत डाळ
हा.
असं घालतोय मग ते भिजत आज सकाळी भिजत घातलं की त्याला संध्याकाळी बारीक करायचं आणि बारीक करते वेळी एक वाटी पोहे घालतोय त्याला अ पो हे थोडं भिजलं ना मग सगळं सोबत बारीक करायचं
हा
आणि नंतर मग ते आता हा उन्हाळ्यात काय ते जास्त ते ल लगेच तला काय म्हणतात ते हे होते हा ते होते नंतर हिवाळ्यात होत नाही.
हम्म.
मग ते मोठ्या ब्लँकेटमध्येध्ये झाधाकून ठेवायचं.
हा.
एक सहा सात तास आणि नंतर करते वेळी त्यात अ पहिला बघायच जास्त त फुगलय का नाही जास्त फुगलं असलं तर मग त्याला सोडा घालायच नाही. अ जर नसेल तर मग सोडा नंतर आपलं चहा ची साखर गोड साखर आणि थोडा रवा घालायचा.
रवयण काय होतं.
अ टेस्ट लागते त्याला
टेक्स्चर येतं का चांगलं ह.
मग ते घालून अ ह्याच्यावर ते तव्यावर आपल्याला पाहिजे तसं आपण बनवू शकतोय.
मग तुम्ही असं हे बनवत नाही का? डोसामध्ये डोश्याचे आपण ज्या वेळेला बॅटर बनवतो.
हा.
त्यावेेळे मी येथे बिचवून घालत नाही का तुम्ही
मेथी घाठली होती एकदा बनवलं होत तेव्हा खरं म्हणजे पहिल्यांदा घातल्यामु टेस्ट असं आवडली नाही कुणाला?
जास्त झाली होती का मेती
नाही एकच चमचा घाठला होता आपल्या पोहे्याच्या चमचान
हा हा त्यानंतर आपण बारीक करतो तुम्ही पोहे घाता त्याऐवजी आपण जो रेशमिचा भात बनवतो की नाही. तो बा का घालत नाही बरं तुम्ही?
भात इडली करताना भातच वापरतोय. आणि ह्याला डोश्याला फक्त त पोहे वापरतोय.
हा हा हा. चौ छान होत असेल ना त्याची मग
हा छान होत. मग ते हरभऱ्याची डाळ पण घालून बघितली सगळेजण सांगताना
हा.
अ पण डोश्यासारखी असं त्याची चव लागली नाही.
चव बदलते का?
हा च बदलत्या.
हा हा हा ते हरभऱ्याच्या डाळीचा अर्क त्याच्यामध्ये उतरत असेल ना
हा म्हणजे पूर्ण असं आपण डोसा खायला असं वाटलंच नाही आणि तोच डोस असा सका सकाळी एक दोन तीन राहिल्यावर खाल्लेलं असं पूर्ण असं ते अम् कठीण झालतानी चबराट जागत होत आणि तेच मध केलतो त्यावेळी घाठलं नव्हतं हरभरेच डाळ आणि सकाळपर्यंत ते असं मऊत असंच राहिलं होतं
हम्म हम् हम्.
म डोसे्या असतात सारखं वरचे वर मग पीठ राहिलं की फ्रीजला ठेवून
हो इडलीची पीठ जरी पण फ्रीजला ठेवून ते बनवलं तरी सुद्धा चालतं डोसे ना त्याचे
हा खरं इडलीला कस जरा आप पण गर्भगर्भ बारीक करतोय ना डोश्याला तसं पूर्ण बारीक करायला लागते
परत एखादं आपण मिक्सरला बारीक करू शकतो ना फिरवलं वैरे चालत ना जास्त खराब होण्याच्या ऐवजयी म्हजे आपण ते पण बनवून करू शकतो आणि इडली खाऊन खाऊन कंटाळलेला असतो त्यामुळे इडली प्लस डोसे हे दोन दिवसात होऊन जात ना तो एक ट्रकाचा नास्ता आपला होऊन जातो
आणि ते सांबर बनवतात ना
हां
ते कसं बनवायचं ते म्हणजे जमत नाही म्हणून आतापर्यंत कधी केलंच नाही
हा हा सांबर बनवताना काय करायचं आपली मसूर डाळ तूर डाळ मुगाची डाळ भोपळा टोमॅटो कांदा हे एकत्रित शिजवून घेत सगळं
हा त्यालाला घ
अ पूर्ण थोडं चिंच भिजत घालायची बाळजूला
हा
चिंच भेजलेलं त्या चिंचेच पाणी ते शिजल्यानंतर त्याच्यामध्ये होता येतं गोड. थोडा टाकायचा आणि थोडी सांबर मसाल्या टाकायचा थोडा त्याच्यामध्ये आणि रवी ना एक जीव करून घ्यायचं ते सगळं. नंतर ते शिजलं ना त्याला परत अ एकदा उकळी आणायची चिंच गुळ टाकल्यानंतर. दुसऱ्या बाजला फोडणी तयार करायची. ज लसून कडीपता जिरं मोहरी हे टाकायचं ग इन्र्रीडयंट थोड हिंगटा टाकायच लाल तिखट टाकायचं आणि शंभर मसाल्याची पुढ टाकायची नाही हे पूर्ण सगळं आपण सांबर तर त्यामध्ये होतायच
म्हणजे तुम्ही केले मी खाऊन बघितली होती सेम असं हॉटेलच्या टेस्टवा आणि झालती ती दोन तीन वेळा तरी फोन बघितली होती